हा बोला काय नाही निवांताय
आ थांब थांब बाहेर
काय?
काम काय झालं काम काम काम
काम काय काम काय चालू नाही
आणि म अजून काय म
काय?
माजो करणार
हा पटलं तर करणार की नक्की
अ काय काम असतय?
सांगतो की
हा सांगा की
युट्यूब मला चॅनल आहेे तर बघ
हा कोणतं काय म्हणून जरा स्पष्ट सांगा कि मला आवाज निटी ईना झालाय.
यूट्यूबवर नाय विजय रोजर टाका विजय रोजर
हा.
माचा चानलाय
हा कशा संदर्भात
जरा व्यवस्थित सांगा की आवाज जरा तुमचा स्पष्ट येईना
हा कसला रिझल्ट
शेतकऱ्यांचे
हा काय करायचं मग मी त्याच्यासाठी
फक्त पा समजत मग
हा बरं आणि काय मग
फळ ठेवा समजत मग म सांगतो.
हा बघतो की मी नंतर आता मला मी काय करू
काय काय म्हणजे कसले प्रोडक्ट आहेत कशा संदर्भात आहेत.
हा मग काय करायचं असतय हा मार्केटिंग चालतय हॅलो
हॅलो
हा कसं काय असतय जरा मला काय समजावून सांगू शकताय का तुम्ही
होतो कि
हा
आपल्या आस पास आपल्या आस पास आपल्या आसपास शेतकरी असतील शेतकरी विडिओ दाखवायचे.
हा.
त्यांतर तिने बांगणी खातात.
हा.
म त्यांना माझ पेड काम.
हा. आणि
ह शेतीच.
काय? हा त्यांना सांगायच असंं प्रोडक्ट हाईत म्हणून
हमम.
हा मग त्यातन मला काय फायदा मिळेल?
बांगली करत नाही त्याच्या पद्धतीने जॉईनिंग करायच्या.
हा.
त्या पेपर जॉईन आपल्याला पैसे मिळतात.
हा.
आणि खरेदीवर.
हा खरेदीवर मिळतात..
हम्म.
हम्म. आणि अजून काय वेगवेेगळ्या ह्याच्यात ना काय काय म्हणजे असं?
मागच्या महिन्यात आपलं एप्रिलमध्ये.
हा.
आठ नऊ तारखे दहा तारखेला गोव्याला.
हा.
ह म ते
हा तुम्ही कुठं कुठं फिरलाय मग?
खूप फिरोलोय.
काय सांगू शकताय त्याबद्दल?
गोवा, पंजाब - -
आणि
कारण?
हा म्हणजे त्यांनीच सगळं नेतात करतात ते काय काय आपण पण काय असतंय?
तिथं थायलंड असतं प असला तर आपण मुंबईवरून बसायचं.
हा.
को असेल तर पण पत्ता देत तेनी त्या पत्यावर बसायचं.
हा हा.
तिथं राहण्या खाणं सगळं त्यांच असतेय.
हा अच्छा. आणि.
आणि पैसे म पैसे.
हा हा ठीक हाय.
समजलं.
हो हो समजलं समजलं.
म तुम्हा यूट्यूब चॅनल बघा. तुम्ही रिझल समजतील मग तुम्ही इंटरवटवर फोन करा मग
हा चालतेयं चालतेयं. हा हा ठीक आहे चालतेयं.
हम् होय.
हा. अ